हॅलो हा येतोय येतोय
बोल काय म्हणतेस?
काही नाही निवांत झाली आत्ता जस्टच कामं
अरे द्या जेवण झालं
नाही नाही काम झाल्या जेवण अजून करायचंय
तेच ना माझं बी अजून अरे तुला कॉल येतोय वाटतं कोणाच तरी? रिसीव्ह नाही करता येणार तुला कॉल हॅलो हॅलो हॅलो
ते तुमचा आवाज
हा हा तो कॉल रिसीव्ह नाही करता येणार अ
हो हो नाही केला मला येत होता तुमचा आवाज माझा कड झाला वाटता तुमच्याकडे
हा हा हा काही नाही माझं बी आवरलं आत्ता कपडे आवरले आता जेवणच करते अजून बाकी आहे जेवण करायचं
आज लवकर झाले असतील काम
हा हे गेले मग आज लव खर नाहीतर मग बस रोजची रुटीन तीच आहे
ते आता सोमवार ते शुक्रवार तेच असते
तेच असतं सोमवार ते शुक्रवार आता काय ग ही आवरत नाही जेवण करत नाही तेवढ्यात तो येऊन जाईल
हो ना
तो आला का त्याची दंग काय म्हणतेस
म अजून म्हटलं
काय नाही हे चाललंय रोजच चाललय बाकी काही नाही. तू कुठली कादंबरी वगैरे वाचलीस
कादंबरी तर नाही वाजली पण बाकीचे असे म्हणजे अ बराक ओबामाचं वगैरे पुस्तक वगैरे वाचले इंदिरा गांधींचं
हम् हम् सांग ना काहीतरी मग मी तर त्या कादंबरीच वाचलेय थोड्याफार प्रमाणात करणं पर्व
म्हणजे लहानपणापासून त्यांच कस लहानपण गेलं कुठं गेलं परत नंतर त्यांनी त्या क्षेत्राकडे कसे वळाले हे ते पण जास्त करून इंदिरा गांधीपेक्षा बराक ओबामाची परिस्थिती खूपच बेकार होती. लहानपणीचे मग त्यांचे जरा जास्त वाचले कारण त्यांचं पुस्तक पण खूप मोठं य ते
हम हम हम एका कॉलवर नाही पूर्ण सांगता येणार
हो खूप मोठा पुस्तक का त्यां
मी बीच चार्ली चॅपलिनच बन तसच आहे
हा चारली चापलींचं पण
तेव्हा पण त्याचं पण तसच त्यांनी पी खूप म्हणजे म्हणजे अशी परिस्थिती कोणाचीच नसेल या परिस्थितीतून त्यांनी बिडिवस काढलेली
हो ना
तर एक टाइम खायला बी नाही राहायचं पण नेहमी चेहऱ्यावर हास्य राहायचं दुसऱ्याला हसायचं काम करतेय.
ह.... पण आपण म्हणतो ना कष्टाशिवाय माणसाला पर्याय नाही आणि कष्टातून माणूस जेव्हा एकदा उभार.... उभारतो त्याच्यासारखं नाव पण कुठ जगात होत नाही अस आहे..... म्हणजे मोठे तर मोठे होतातच त्यांचे पुढं त्यांची परंपरा तर ती चालूच राहते. ती पण ती टिकवण्यावर पण असती कधी कधी कि आपल्या हातात किती आपण टिकून ठेवतो किंवा पुढची पिढी ती कशी टिकवते.
अगं काही शून्यातून जग निर्माण करतात काहीना आयत ताट वाढून येतं.
पण काहीना आयत ताट जरी वाढून आलं तरी ते टिकवायला आलं पाहिजे की
तेच ना सोन्याचा चमचा घेऊन तोंडात येत तसं तसेही काही आहेत पण त्यांना बी ते टिकवता येत नाही.
हा म्हणजे ती परंपरा पुढं कायम राहिली पण पाहिजे. कधी कधी ती संपुष्टात पण येते अर्ध्यातच पुढं नाही नेत. नाही चालवता आली तर
उंम आता तर काय मी म्हणते तर मध्यमवर्गीय मग परत जास्तीत जास्त मध्यमवर्गीय होते ते काय वर ती पिन श्रीमंत श्रीमंत होत चाललेय असं आहे.
गरीब गरीबच राहतो चाललाय आणि हो आता मला कालची एक गोष्ट सांगत होती दिदी म्हणजे त्यांच्या इथे ते एक आजोबा येतात चहा घेऊन किटलीमध्ये ते मोठ्या थर्मासमध्ये पाच पाच रुपये पहिले चहा विकतात पण बिचारे कुठं कुठं चालत दिसतात कधी कधी म्हणजे दोन दोन तीन तीन किलोमीटर पण त्यांनी रोज चालत जातात चहा घेत सगळ्यांना म्हणजे असं त्यांचं दुकान वगैरे काही नाहीे आहे घरूनच चहा आणतात आणि असे कुठं बांधकाम वगैरे चालू असेल ना. तर तिथं ते देत फिरतात सगळीकडे
किती आणि ह्या वयात ह
हा आणि सारखं सतत ह असत. पण असतात म्हण असं कधीच चेहऱ्यावरती त्यांच्या दुःख दिसलं नाही किंवा कधी त्यांच असं. कोणी अनोळखी असुदे कसाही असुदे त्याच्याकडे बघून हसणारच ते
तेच आम्ही एकदा असंच ह असच माझ्या नंदेकडे जात होत तेव्हा रस्त्यात एक आजोबा आणि आजी उन्हाळ्याचे दिवस होते आजोबा इतके म्हातारीे होते आजीबी पर पदर खोचून बिचारी ग्लास धुवायचं काम करतो अन आजोबा ते अ उसाच रस बनवत होते लाकडी चरखा असतो बघ
हो लाकडी चरखावरती
ते ला लाकडी चक्र चरख्यावर आणि ते आजोबा असं घराघर घराघर फिरवत होते. आणि मोजून दोन तीन लोक त्यांच्या जवळ उभे होते घेण्यासाठी ते पिण्यासाठी पण ते बघून इतकं कस जरी वाटलं ना यांना का एवढी परिस्थिती आहे होय खराब आहे का ह्यांना एवढ ह्या वयात यांना हे काम करावं लागतं.
मध्ये तर आमच्या इथे एक आजी आजोबा आले होते. म्हणजे वाटत तर चांगल्याच घरचे होते किंवा ऍटलिस्ट एक मध्यमवर्गीय मुलगा चांगला जॉबला वगैरे असेल असे होते वाटत घरचे पण काय माहिती ते कुठं हरवले होते का काय झालं होतं प्रत्येकाला इथंच पैसे मागत होते त्यांनी कि आम्हाला दहा रुपयाची मदत पन्नास रुपयाची मदत करा आम्हाला घरापर्यंत पोहोचायला तरी भेटेल म्हणून मग ते इथं समोर शिक्षक आहेत एक त्यांनी म्हटले शेवटी की मला तुमच्या मुलाचा नंबर द्या मी त्यांना डायरेक्ट कॉल करतो कॉन्टॅक् करून मी तुम्हाला घरी सोडतो तुम्ही कशाला पैसे घेऊन जाणारे
हम्म
तुम्हाला काय जेवायचं वगैरे असेल तर जेवा मग ते जेवले त्या दिवशी त्यांनी म्हंटलं अक्षरशः आम्ही दोन दिवस झाल स्टँड वरतीच फिरतोय पण कुणी आम्हाला मदत केली नाही मग ते म्हटले तुम्ही स्टँड वरुण मग एवढं लांब कसे काय आलात मग त्यांनी म्हंटलं की एकाने असे कोणाकोणानी इथे सोडतो तिथे सोडतो करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो म्हंटलं आता
किती भयंकर परिस्थिती आहे ते ऐकाव तरी मी एकदा असंच पूजेला गेलेली होती पूजेला जाता जाता म्हण याचे प काय म्हंटलं अस त्याचे उपवासाांचं नाव पण लक्षात नाही माझ सोमवारच राहतात ते ते करावे लागतात मग मी पशुपती हा पशुपतीचे उपवास होते तेव्हा ते होते माझा उपवास म्हणून मी पूजेला गेलेली होती मग आता ते पूजे करता करतात आणि ते उपवास कडक राहतात मग मी सकाळी तीन दिवा वगैरे लावला एक म्हातारी आजी होती म्हणजे जास्त वयस कर्मी नसेल असं तिचं साड बासष्ट वय
अच्छा
ती मला अचानक अशी येऊन भेटली म्हणे इथे गणपती मंदिर कुठे आहे म्हणे म्हटलं आता नाशकात नाशकात तुम्हाला गल्लीत दोन गणपती मंदिर सापडतील नाशिक म्हटल्यानंतर तुम्हाला आता नेमकं कोणतं पाहिजे त्यांनी एक एक गणपतीचं नाव सांगितलं मला माझ्या तर काय लक्षात येई ना म्हणे म्हटलं का म्हणे माझ्या मुलाकडे जायचंय मला म्हणे म्हटलं का तुम्ही कुठून आला म्हणे मी गावावरून ून आली माझ्या मिस्टरांचं वर्ष श्राद्ध आहे म्हणे का तेरा वयाच असंच काहीतरी सांगितलं तिने मला तिथे जायचंय म्हणे तर मला तिथे सोडायचंय म्हणे मग तू मला नंबर हे करतेस का म्हटलं एक मिनट थांबता का मी दोन मिनिटात पूजा करून येते म्हणजे माझं ते पूजेला सुद्धा चित्त लागलं नाही मी दोन मिनिटात पूजा करून आली नाही आली त लेडीज कुठं गायब झाली मला म्हणजे मी तेवढ्या परिसरात पूर्ण चेक करून आली मला ती कुठच दिसली नाही
काय माहिती देवपरीक्षा पण बघायला आलं असेल
म्हणजे मला अक्षरशः त्या दिवशी उपवास सुद्धा सोडीस वाटेनी तिवाई कुठं गेली असेल कशी विचारी रा असेल खाल्लं असेल आणि तिला म्हटलं एक मिनिट रक्त मंदिरतो टईम असतो ना बाराच्या आत जाण्याचा म्हंटलं मी फक्त फुल ठेवते आणि लगेच येते ते म्हटलं आणि मग तुम्ही मला नंबर द्या त्यांच्याकडे नंबर पण नव्हता ऍड्रेस पण पूर्ण नव्हता इथं इथे राहतो म्हणे अरे म्हटलं तुम्ही घरून निघाले तेव्हा सांगितलं का म्हणे माझ्याकडे मोबाईल पण नाही नंबर पण नाही येवढी येवढी पिशवी घेऊन आलेले तर तुम्ही वर्ष श्राद्धला आलेत का काय म्हणजे त्यांना पूर्ण डिटेलही सांगता येत नव्हती अगं मी ते ताट घेऊन पूर्ण केली
कृपा होती का खरंच ते कुठे हरवलेत काय माहिती
तेच ना मी पूर्ण फिरून आली तेवढ्या एरियामध्ये मी आणि एकच मंदिर करायचं असतं ते दुसऱ्या मंदिरात पण जायचं नसतं त्या उपवासाला जे मंदिर आपण पहिला उपवास ू ते पूर्ण पाच सहा उपवास राहतात ना ते करायचं अस आय थिंक माझा पहिला उपवास होता का दुसरा मला तेही लक्षात नाही तर त्या दिवशी घरी येऊन दुसर सकाळी एकदा जावं लागतं संध्याकाळी एकदा जावं लागतं संध्याकाळचा उपवास सोडून आली तो प्रसाद पण आपलाच खाला आपल्यालाच खायचा असतो गरींनी तो प्रसाद वाटून दिला बरं लिटरली तो वाटला तर वाटला मला लगेच माझ्या वहिनी बोलल्या की तो प्रसाद एकट्यानेच खायचा असतो तो कोणाला घरात वाटायचा पण नसतो मला एकदम कस तरी झालं म्हंटलं आता हा उपवास माझा लागू मी आपण कडक पडकडलेला मग मी सहज बोलून गेली की मी सावा पण उपवास पकडेल म्हटलं आणि स उपवास करत नाही ह सहा पण करेल म्हटलं सहावा पण करेल म्हटलं देव्हा पण मला आत्ता माफ कर तुला काय सांगू लिटरली मला सहाव्याप असला मी प्रेग्नेंट होती मला तिसरा का चौथा महिना होता मला पीचेस टाकायचे हो त्या दिवशी सव्वा ज्या दिवशी उपवास करायचा होता त्या दिवशी पण तिचेच टाकायला पाणी पण नव्हतं प्यायचंत खायचं पण नव्हतं सकाळची गेलेली होती मी टीचर्स टाकायला मला मी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत म्हणजे पूजेच्या टाईमपर्यंत एक थेंही घेतलेला नव्हता म्हणजे ते मनातही नव्हतं काही नव्हतं त वापस त्याच हो
आपापच त्यांनी करून घेतला
करून घेतला म्हणजे मी थेमही पाण्याचा पिलेला नव्हता माझ्या लक्षातही नव्हतता की आज उपवास करायचाय असं आणि तो तसच तसाच होऊन गेला माझा तो उपवास
एक एकदा होत म्हणजे जे आपण न ठरवत पण एखादी गोष्ट आपल्याकड डयेक्ट होऊन जात म्हणजे ती आपल्या नंत तर न लक्षात येते त्या ववेळेस लक्षात नाही येत आपल्याला काय
पण ते त्या दिवशी म्हंटलं अरे हा सोमवार होता म्हंटलं घरी आली टीचर्स टाकल्यानंतर घरी आली आणि बसली म्हटलं असत सोमवर होता मी तर खरंच बोलली होती म्हटलं हा उपवास करायचा ह न सांगता झाला म्हटलं माझा उपवास
मग का ते बरं झाला झाला तो
असं होतं पण भयंकरते टीचर्स टाकल्यानंतर चालेल चल बोलू आपणय हो चालेल बाय
हो बाय